हा येतोय आवाज?
हो हो येतोय येतोय माझ येतोय का क्लिअर.
हो हो येतोय येतोय.
काय चाललं मग
काही नाही आत्ता चहा वगैरे झाला तुमचं काय चाललंय
काही नाही माझा पण चहा वगैरे झाला बाकीच्या आववरसावर चालूये आता
माझं काय छोट तो बाळ आहे माझी अडीच महि वर्षाची मुलगी आहे खूप त्रास देते मग काय चालू असतं काही ना काही.
हा हा काय लहान मुलं असल्यावर बीजीच राहतं माणूस सा हम्म त्यांच्या मागे मागे. त्यांच्या मागे मागेच करावं लागतं सारखं
तेच ना हे बाकीचे काम होतात पण हे कॉलिंगच वगैरे काम असलं ना माणसाला असं एका ठिकाणी बस बघावं लागत कारण ते थोडं इकडे तिकडे गेलं ना की ते आवाज एक तर येणार नाही किंवा मग काहीतरी होतच
हो तेचंना.
हम्म.
आणि काय बोलणार आहे सारखं सारखं माझं काही नाही म त अ मी तू काय करते घरी.
मी तर काहीच करत नाही मला हिला सांभायलाच वेळ पुरत नाही. तर काय करणार बाकीच घरातले कामालाच दिवस पुरत नाही.
नाही मी ना अ माझी मुलं मोठी आहे ना त्याच्यामुळे मग मी कर ते थोडं होममेड प्रोडक्ट बनवते आयुर्वेदिकमध्ये स्किन केअरचे हे हा स्किन केअर हेअर केअरचे.
अरे वा मस्त हेअर केअरच काय बनवता.
हेअर केअरच हेअर ऑइल शॅम्पू हेअर स्प्रे आणि हेअर प्रोटीन पॅक.
अच्छा. बरं अ हे. हेअर मास्क वगैरे आपण काय म्हणतो त्याला कंडिशनर वगैरे पण बनवता का.
नाही कंडिशनर नाही आहे आता सध्या अवेलेबल. म्हणजे नाही बनवत मी ते फक्त हे माझे चार प्रोडक् आहे हेअर केअर म त्याचा रिझल्ट आहे आयुर्वेदिक ये ते असं.
हम्म हम्म हम्म.
चालता ताशि म्हणजे जे जेने कस्टमरला काही प्रॉब्लेम नको व्हायला अशे.
हो.
हम्म.
हम्म.
त्याचा रिझल्ट येतोच आणि ना आयुर्वेदिक. हम्म थोडं थोडं नाही एवढा नाही लागत एक कंटिन्यू तीन महिने जर वापरला ना तर छान रिझल्ट येतो त्यात हळूहळू.
अच्छा आणि कसं आहे मग ऑइलची प्राइस वगैरे आणि सर्व तेच घ्यावं लागतं का शॅम्पू वगैरे.
हो तुम्ही तर जर कॉम्बो यूज केला ना व्यवस्थित तर चांगला रिझल्ट यायला पण मदत होते चांगली.
बरं आणि मग किती ला येतो कॉम्बो?
कंबोना आठशे पस्तीस रुपयाला जातो तो.
आणि मग त्यात काय काय असतं?
हेअर ऑइल, शॅम्पू, हेअर प्रोटीन पॅक आणि हेअर स्प्रे.
आणि तो किती महिने जातो?
तो काही एक दीड महिना जातो. हे रॉयल भरपूर दिवस जात हे रॉयल भरपूर दिवस जात पण शॅम्पू वगैरे संपून जातं लवकर.
हम्म.
दोनशे पंचवीस एम एल ची पॅकिंग आहे. हेअर ऑइल आणि श्यॉमपूची आणि हेअर स्प्रे शंभर एम एल आणि प्रोट तीन पॅक शंभर ग्राम.
बर आणि सर्व तुम्ही घरीच बनवता?
हो हो सगळ्या घरीच बनवते मी.
बर मस्त कधी वाटलं तर, करेल मी ऑर्डर किंवा मग बघेल विजिट करेल तुमच्याकडे. कारण मी पण करत अस ते, असंच म्हणजे करत नाही मी काही, पण माझ्या केसांची खूप काळजी घेते मी.
अच्छा अच्छा.
बघुन गेलेले.
हा हा.
अ पण आता थोडे ठीक आहे, पण मग काय सलून मध्ये जाऊन पण किती काय करणार ये ओ.
नाही हो, ते सलून मध्येे सगळ केमिकल वाले यूज करतात आणि ते जर रेग्युलर नाही केलं ना. रेग्युलर केलं नाही, रेग्युलर केलं तर, डायरेक्ट टक्कलच पडेल तुमची.
हो.
हो असं असतं ते. ते डॅमेज करत हळूहळू केसांना.
हो मी कस हेअर कलर करते, परमनंट कलर वगैरे असतात ना ते करते. तर मग तुमच्याकडे काही आहे का, असं काही ऑप्शन?
आहे ना बरगंडी आणि ब्राऊन कलर आहे त्याच्यात माझ्याकडे, ब्लॅक नाही बनवत मी. कारण ब्लॅकमध्ये ना हा
का मला
हो नॉर्मल-नॉर्मल.
नाही म्हणजे ते आपण कस ब लावला नंतर कस.
तुमचा आवाज एकदम कमी झाला आओ अचानक.
आता येतो का?
नाही ना.
आता?
नाही-नाही काय झालं इतक्यात?
आता येतोय का?
आता थोडसा वाढलाय. हा, हा आता येतो बरोबर.
तर नाही म्हणजे माझं काही नाही, एकदा जो तो कलर लावला तुमचा. तर जात नाही ना, पा त असां.
नाही-नाही जातो तो, तुम्ही एक दर महिन्याला जर केला ना कलर तर त्याला मग परमनंट. कलर येऊन जातो, हळूहळू डार्क-डार्क होत जातो तो. पण मग त्याच्यामध्ये प्रोटीन पॅक. प्रोटीन प्रोटीन्स वगैरे पण असतात ना मग केसांला चांगलं हेल्दी भेटतं त्याच्याने. केस पण छान होतात. कलरसाठी त्याच्यात काही केमिकल नसतं टाकलेलं नॅचरल कलर चे इन्ग्रेडियंट्स टाकलेले असताना.
त्याच्यामुळे मग तो कलर असा नॅचरलच येतो. हॅलो.
हा बोला ना, बोला ना येतोय तुमचा आवाज.
हा नॅचरल कलर आहे तो, आणि छान दिसतात ना जशी-जशी वॉश कराल ना तसे तसे शाईन मारतात केस मग, हळूहळू हम.
आणि तुम्ही तेल कोणत वापरता तुम्ही? आणि तुम्ही पार वगैरे प पाठतात का?
हा माझी कुरिअर जातात ना पोस्टाने जातात कुरिअरने जातात.
म्हणजे जे जिकडे कुरिअर जात नाही ना तिथं पोस्टाने पाठवते.
बरं
आता इथले यथे पोस्ट इथले इथे कुरिअरच केअर करून देत. ते माग पुरी हटी पटकन पणजात हम्म. पणग काही काही कस्टमर असे माझे कि तिथं कुरिअर नाही जात कुरिअर रलीस.
मग ते पोष्टट आहेेतात थोयचे.
हम्म हम्म हम्म हम्म.
पंचन रिझल्ट. वगैरे छान येतो त्या प्रोडक्ट.
हो ना काय काही नाव तुम्ही काही अस. ऑनलाईन वगैरे काही पेज वगैरे आहे का तुमचं.
हा माझा इं्स्टाग्राम फेसबुकला पेज आहे ना अनुश्री ऑर्गॅनिक म्हणून बघा,
अच्छा अच्छा.
तुम्ही फॉलो जर केला ना तर तुम्हाला कंटिन्यू अपडेट ते येत राहतील.
हम्.
सगळं त्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे टाकते बनवता म्हणे स
ह हा हा हा हा.
त्याच्यावरन जास्त ऑर्डर घेतात मला.
हो ना.
हो.
आणि स्किन केअरमध्ये पण फेस क्रीम ना आपलं नाईट क्रीम डे क्रीम. डे म्हणजे एस पी एफ डे क्रीम. काही फेशवाॉश काही बॉडी लोशन. असे हो बनवते बरेच बरेच अस लिप बाम लिपस्टिक असे. फेशिल किट. आणि ते... एवढे प्रोडक्ट ए ना, इतकं बनवायला जर ऑर्डर आल्या ना तर स्टॉक असला तर ठीक ए, पण स्टॉक नसला का एवढे प्रोडक्ट बनवायला खूप धावपळ होवून जाती मग
हो
कारण ब वेळ खूप लागतो बनवायला त्याला हम्म. त्यांच्यामुळे स्टॉक ठेवावाच लागतो तो स्टॉक ठेवलेला बरा, धावपळ करण्यापेक्षा
अम्म हो
हम्म
आणि अ त्यात ऑइल पण येत का?
ऑइल कोणत?
अ हेअर ऑइल.
हां हेअर ऑइल स्किन हेअर केअरच्या याच्यात येतं ना कंबोमध्ये.
ह्म आणि स्किन केअर मध्ये काय आहे?
स्किन केअरमध्ये आपले नाईट क्रीम डे क्रीम. बॉडी लोशन, स्किनचे जे प्रॉडक्ट ए ते... सिर.. फेस सिरम
अशे वेगवेगळे प्रोडक्ट ए सगळे
हम्म हम्म
फेशियल कीट वगैरे असं जे लेडीज ले रेग्युलर यूज करतात ते आसं
त्याचा पण कॉम्बो आहे का तुमच्याकडे?
कसलं स्किन केअरचं? नाई स्किन केअरचा नई कंबो, कसं कस्टमरचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम नुसार देते. त्यांना जो प्रॉब्लेम ए तेच प्रॉडक्ट द्यायचं, दुसरं कशाला देत बसाय चलत्या, हम्म. ते सांगतात म आम्हाला असा असा प्रॉब्लेम ए मग तसं द्यायचं त्यांना. म्हणजे कसं रिझल्ट हां रिझल्ट पण येतो. आणि अ टेन्शन पण नई परत कोणाला काई आप त्यांना असायचा वेगळाच प्रॉब्लेम, आपण द्यायचं वेगळंच प्रोडक्ट. अहं त्याला काय अर्थ नई ना. हम्म ते द्यायचं. चांगलं व्यवस्थित द्यायचं नई तर म द्यायचं नाई. नई का. म बाळ कुठं गेला आता?
बाळ खेळतय तिच्या पप्
किती वर्षाची बाळा मुलगी ए? मुलगी का मुलगा ए? अच्छा छोटी ए ओ खूप म
छोटी ए म तिला बोलली आई काम करतेय ना जा बोलली तिकडे, त मग लगेच गेली हो. हं हं हं हं हं नाय त तिला मीच लागते कसं मुलांना घरात दुसरं कुणी नईये ना, मग तिला मी चोवीस तास मी दिसते ना मग ती माझ्याच मागे असते. नाई हं हं हं
अच्छा, म्हणजे नाहीच ए का, दुसरीकडं कुठे राहता असं अच्छा, अच्छा, बरंय बरंय. ऐहं
बाकी मस्त वाटलं तुमच्या सोबत बोलून आणि छान करता तुम्ही. हो खरंच मला आवडलं म्हणजे ऐकून ना मला हे आवडलं मग अ म्हंटलं कि मी पण घेईल तूमच प्रॉडक्ट यूज करून बघेल मला रिझल्ट वाटलं की परत मग
हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही. स्टे टेस्टला वगैरे टाकत राहते मी बघे बघत जा म्हणजे असल त. ब वेळ मिळाला तर असं
हो हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल. हम थँक्यू.